हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो आवाज
आवाज येतोय का? हॅलो जरा सं रेंजमध्येध्ये ये म्हणजे आवाज येईल.
हा हा दोन मिनिटं.
हॅलो हम्म
हॅलो येत आहे का आवाज आता?
हा आवाज येत आहे आता.
हम्म
काय झालं जेवण वगैरे.
नाही अजून
नाही अजून अरे बारा वाजत आले की अजून मम्मीने जेवण बनवलं नाही का
नाही मम्मी झोपल्या
होय लवकर झोपलिया की मम्मी हम काय मम्मीचं दुखत आहे काय?
काय माहित रोज दुखत असते कायतर काय तर
होय
हम्म
हम्म मग जरा आपण कायतर मदत करायची मग मम्मीला काय मदत वगैरे करतोस की नाही तु
नाही करत मी काय म्हणत
हा मग ते आता मदत करत नाही म्हटल्यावर कसं व्हायचं जरा मदत करायची. काहीतर जरा करू लागायचं मम्मीला बरं नसलं तर जरा स्वयंपाक वगैरे करू लागायचा. अशी कितीतरी काम आहेत जी मुलांनी करू शकतात मुलं,
हा हा खर आम्हाला करायचं नाही.
करायचं नाही म्हटल्यावर मग असंच उपाशी बसायला लागणार.
व्हय
हम् म मग आता मम्मीला बरं वाटेल तेव्हा उटल मग मम्मी चपात्या करणार
मग तू खाणार असंय काहीच काम करत नाहीस का मग घरात तू,
नाही
हम् हम् करायचं रे थोडंफार असं का वळू सोडल्यागत मग काम करायची.
कॉलेज असतं का अभ्यास वगैरे असतो का लई लोड.
कॉलेज सोडलोय.
अरे अरे म्हणजे रिकाम टेकडाच दिसतोस तो पूर्ण
रिकामाच आहे मी पुर्ण
कितवीतनं कॉलेज सोडलायस
बारावी
म्हणजे बारावी झाल्यावर सोडलायस का बारावीच्या आधी सोडलायस
बारावीच्या आधी सोडलोय
म्हणजे बारावी पण पूर्ण केला नाहीस व्हय
नाही
हम् हम् चांगलायचं असं का मग
फी भराय पैशे नव्हते
होय अरे मग फ्रीच्या कॉलेज मध्ये आहे की रे भरपूर
हम्म हम बघू आता
फ्री च्या कॉलेजमध्ये वगैरे जायचं तुमचे म्हणजे पैशे भरायची तुमची ऐपत नसेल वडील वगैरे तुमचे गरीब असले तर तसं भरपूर हे आहे एकच मिनिट हा
हॅलो हॅलो काय झालं हॅलो
हा ते कॉल एक येत होता रे सारखा म जरा कॉल उचलला कस आहे माझा मुलगा खूप शहाणा आहे ना कॉलेज केला परत पप्पांचं म्हणजे लोन वगैरे होते म्हणून त्यान सगळी जिम्मेदारी स्वतःवर घेतला तू पण आस वागू नको जरा माझ्या मुलागंत शिक हा ना हो सकाळी उठतो तो उठून दू कान सांभाळतो दुकानला जातो म लवकर उठतोय सात ला म्हणजे उठतोय तो. सात ला.
सातला
हा सात ला उठतोय तो परत दुकान दिवसभर दुकान सांभाळतोय हप्ते फेडायला पण पप्पांना मदत करतोय तो
रात्री फिरतोय
रात्री फिरला तर फिरू दे म्हणतो कारण कसं दिवसभर त्याला पण काम करून करून कंटाळा आलेला असतो ना.
तेच किं म तुम्ही पण दार बंद करत जाऊ नका रात्री लेट झाल्यावर.
नाही आम्ही पण तसे जरा नियम आहेत ना आमचे जास्त जर वेळ झाला लव कर जर नाही आला तर मग जराशी भीती पाहिजेय रे पोरांना. नाहीतर मग पोरं कस होतात पूर्ण भ्यायचं बंदच करतात.
आता तर कुठं भेत्यात?
हा तेच ना. नाही भी भीत नसले तरी पण दारच आम्ही उघडले नाही तर काय करणार आहेत? असा विषय आहे ना. मग असं नाही तर असं युक्ती लावायची आपण असं काय तर करायचं. हम्म. बरोबर आहे की नाही म हे आशे तुझ्यासारखे सगळ्या वाया गेलेल्या पोरांना असंच काहीतरी कराया पाहिजे रे.
तर तुमचा पोरगा कुठं वाया गेलाय?
आं?
तुमचा पोरगा कुट वाया गेलाय खरं?
नाही तुझ्या तुझ्या तुझ्या सारख्याना म्हणाया लागलोय मी.
हम्म हम्म बर मी बाहेरच जात नाही रात्री.
जात नाहीस आता दिवसभर घरातच पडून असतोस तो तू कॉलेज बीलेज बंद करून म्हणल्यावर काय रे? हम्म मग आयुष्यात काही ध्येय आहे की नाही?
नाही.
नाही का पप्पाच्या जीवावर बसून खायचंय का फक्त?
होय कमवून ठेवलेय बापानं तेवढं.
पप्पा किती दिवस तुमच्या आयुष्याला पुरणार आहे त रे?
कमवून ठेवलेय तेवढं पप्पांनी.
कमवून ठेवलंय? एवढं कमवलंय का?
हो.
हां. आणि मग अचानक समज उद्या पप्पा वगैरे आजारी पडले? कायतर पप्पांना दवाखान्याला वगैरे पैशे घालाय लागले तर मग काय कसं करणार रे तुम्हीं?
दादा हाये.
म्हणजे सगळ दादाच्या जिवावर सोडलायस काय?
होय.
आण दाद्या म्हंटला मी नाही बघणार? तुझी काही जबाबदारी नाही का तर मग काय करणार?
काही नाही जाणार सोडून.
सोडून जाणार पप्पाला तशा अवस्थेत?
हम्म. राहू दे आता काय बोलायचं ह्याबद्दल?
तसं नाही काहीत कर एखादं ध्येय काहीतरी समोर ठेव. बारावी महत्वाचं वर्ष असतंय.
हम्म बारावी करून कोण मोठं झालंय?
नाही कोण मोठं झालं नाही खरं पायरी आयुष्याची तीच आहे रे. सुरुवात
हम हम
त्यामुळे असं करू नका व्यवस्थित जरास असं चांगलं वागा
तुम्ही बारावी केला असत तर कळाल असत तुम्हाला काय होतंय?
आमच्या टाइमाला काय एवढं शिक्षणाला महत्व कोण देत नव्हत रे. मुलगी आपली वयातली का चांगल स्थ स्थळ बघायचं लग्न लावायचं आणि रिकाम व्हायचं
हम् हम्
हम्म असं होतं तर असं तुमच्यासारख्या काय फॅसिलिटी नव्हत्या ना
आम्हाला तर कुठं हायत फॅसिलिटी
तुम्हाला काय तुमच्या हातात दहावी झाल्याबरोबर लगेच पंचवीस पंचवीस हजारचे मोबाईल
आता तुमच्या काळात कोणाला भेटत नव्हतं आता ह्या काळात सगळ्यांकडेच असते
हा मग ह्या काळात तेच सांगाय लागलेय आत्ताचच सांगाय लागलेय पण परत कुठं चालत जावं लागत नाही
तुमच्या काळात सगळ्यांचं तसच झालं होतं एकट्याचं नव्हतं
हा मग म तेच सांगाय लागलोय आमच्या काळात नाही झालं तसं म्हणून तुम्ही तसं करू नका हम्म
आता तसं आमच्याकडे नाही आम्ही सायकल घेऊन जातोय कॉलेजला जात होतो
आता तर म्हणतोच कॉलेजच केलो नाही नाही आता सायकल घेऊन कुठनं जात होतास तु? हम्म होतो होतो मग आता तुम्हाला अकरा वीला पण गाड्या घेऊन द्यायला पाहिजेत काय तुम्हाला
होय पोरं बुलेट बिलेट घेऊन येत्यात तीन चार लाखाच्या आणि आम्ही जातोय सायकल घेऊन
खरं.. आता तू तर बारावी पण कर नास मग तुमच्या आईवडिलांनी निदान सायकल तर तुम्हाला घेऊन दिली तुम्ही तुमच्या पोरांना सायकल तर घेऊन द्यायची कॅपॅसिटी तुमची होईल का?
हो
कसं ध्येयच नाही म्हणतोस
ध्येय.. करतो की माझं मी ते काय करायचं करत करतू की माझ मी काय करायचं
जर आम्हाला पण सांगितलास तर बरं होईल रे
हम् ह... नाई
हम्म बरं मम्मी झोपलिया तर विचार जरा तिला काय व्हाय लागलंय? बरं नसलं तर जाऊन जरा दवाखान्यात घेऊन जा
हम्म हम्म.. आणि
आणि काही नाही जरा गोळ्या औषध दे जरा घरातल्या कामाला थोडीशी मदत कर वाटतय खरं लेडीजच काम भरपूर असतय रे त्यांना पण मग ती कशी तुम्ही आजारी असल्यावर तुमची काळजी घेते त्या बरं.. घेतीया का नाही
हम्म
घेत नाही का तुझी मम्मी काळजी तुमची
हम्म.. घेतीया की
घेतीया ना हा म तेच म्हणायलागले जरा आपण काळजी घ्यायची जरा विचारायांचं जरा काय तर मॅग्गी बिग्गी बनवून द्यायची आईला खायला
हम्म डाईट चालू हाय म्हणतं होती
डाएट चालूय म्हणूनच चक्कर येऊन पडलीया का काय बघ मग
व्हय
लई आहे का तुमच्या मम्मीचं वजन डायट करायला लागलेय
नाही.
होय अरे बापरे! मग अवघड. मग डायट करायला लागल्या ते एक नंबर करायला लागल्या.
म्म हम् खरं डाएट करतिया खरं काय व्यायाम नाही शरीराला कसं काय होईल
कायतर फळ बिळं खाऊन आणून द्यायची नाही घरातली कामं करते म्हणजे तिचा व्यायाम होतोयच रे ती काळजी तू करू नको
हम् मग वजन कस कमी झालं नाही अजून. काय माहित.
होणार कि जण लगेच वाढताना पण वाढत नसते ना लगेच त्यामुळ कमी हो. पण लगेच कमी होत नाही.
थोडासा वेळ द्यायला पाहिजे.
वय वय बरोबर आहे.
मग फक्त तुम्ही पण जरा असं तिला. मदत करा जरा मोटिवेट करत जावा.
हम्म हम्म, हम्म.
जरा काहीतरी ज्यूस फळ वगैरे. तर ति ज असं माडापाव वगैरे असलं काही खायच नाही.
ह जंता वाढा पाव कालचं आणले. हम्म, होय आणि पाच नंतर काय खात नाही म्हणल्याने. सात ला वडापाऊ खाल्ल्या.
मग असला कसलं काय डायट करत रे मग.
तिलाच माहित.
विचारायला पाहिजे मग.
होय चीज खात्या, पास्ता खात्या.
चीज चालते रे डायटला असं ऐकलेय मी. हम्म चीज चालतय म्हणा.
हो झाले दहा मिनट.
हम्म.